हॅलो हा नमस्ते. हा कस आहेत.
हा मजेत बघ तुम्ही.
बस मी पण मजेत.
हो का?
हा बस काय नाही आता जेवणची तयारी करणार आहे.
हम्म हम्म हम्म. काही नाही माझे पोरा मोबाईल खूप घेऊन बसायला लागलेतता मी ओरडाय लागले पोरांना. की मोबाईलचा नाद सोडा थोडं. माझ्याशी पण बोला, मला टाइम द्या म्हणून बोलाय लागला. आजकाल हा ते तुमचे पण तसच करत असतील.
हा माझा पण पूर्ण दिवस म्हणजे सुट्टी झाली ना, सुट्ट- की राहिली ना संडेचा दिवस हा तर पूर्ण दिवस. हा तेच तर ना आणि ते स्पीकर. वगैरे लावून मोठा मोठा आवाजने सॉ्ग वगैरे लावायची कुठे तरी गेम खेळायची. कायतरी काय करतात हम्म.
ते मोबाईल घेतल्यामुळे पोर किती चिडचिड करायला लागलेत. काही काम सुद्धा काय करत नाही नुस ते चिडचिड चिडचिड करतात. ते मोबाईलच्या अति वापरामुळे लोकांना हृदय विकार यायला लागलेत लहान पोरं सुुद्धा. त्यांच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागलाय पण आपल्या पोरांना कधीच समजेल ना काय माहिती आता. आणि जे मोबाईल काढलेत ना त्यांना सुद्धा पशातप होत असेल की मी हे मोबाईलच. काय व्यसनच लावलंय सगळ्यांना म्हणून. आहे की नाही तर. पोरांच्या डोक्यावर इतकं परिमाण व्हाय लागलाय आणि होमवर्क आधी आपल्याना स्कूल मधून लिहून द्यायचे. पण आजकाल काय झालंय, सगळं व्हॉट्सअपवर येतंय. होमवर्कच व्हॉट्सअपवर येते. मग त्यामुळं ते मोबाईलमुळं पोरांना द्यावच लागतं. पण पोरं हे होमवर्क बघायचं सोडून, रील्स बघा, गेम्स खेळा. ह्यातच मग्न आहेत पोरं, मग काय करायचं.
हा तेच ते ना. आणि आपलं म्हणजे कसं आहे पहिला आपल्या अ समयमध्ये अ बल नव्हता तर आपणम किती फ्री होतो ना हे.
हो खेळत होतो बाहेर जाऊन खेळत होतो फिरत होतो लोकांशी संवाद साधत होतो. तो पण आजकालची पोरं रूमच्या बाहेर पण येत नाहीत. कुणी रिलेटिव्ह आलं तरी पण त्या पोरांना नकोसे वाटतयत. नाही आम्हाला रूमच बर आहे. आपलं मोबाईल घ्यायच आणि दिवसभर. मोबा हे मोबाईल घेऊन बसायचं.
हा म्हणजे त्याच म्हणजे मोबाईल आपल्यांसाठी ऍडव्हनटेजेस पण आहेत. तसं, ‌ पण डिसऍडव्हनटेज इतकं झालंय आपल्या
हो मोबाईलचा कसा हा कसा वापर करायचा हे आ आपल्यावर डिपेंड आहे. आधी आपण कोण कुठे आहोत काय कळत नव्हतं, पण मोबाईल मुळं ना कुठली व्यक्ती कुठं आहे काय चाललंय हे समजू शकतं. आपण आपलं काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा डॉक डॉक्युमेंट्स वगैरे आता पोरांना कॉलेजमध्ये लागत असतात किंवा ते विसरून जरी गेलो तर आपण डॉक्युमेंट पाठवू शकतो किंवा कुणाला तरी. कार्ड देऊ शकतो, इन्व्हिटेशन करू शकतो. पण पोरं तेच नाहीत ते वापर करायला लागले त्यामुळे पण. प्रॉब्लेम याय लागलाय. आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती पडली आलती ना, आपल्यावर कोरोनाची परिस्थिती जेव्हा तेव्हा मोबाईल होतं म्हणून पोर अभ्यास केले. नाहीतर कुणाच काय कळत होतं. तो न्यूज आपण टीव्ही वर बघत होतो, पण बाकीचे जे एक्स्ट्रा गोष्टी आहेत कुठं काय झालंय न्यूजमध्ये जे न्यूजमध्ये दाखवलं तेच कळत होतं. पण बाकीच्या गोष ची आपल्याला जास्ती माहिती हह मोबाईल मधूनच भेटलीये. तसं ते फायद्याच पण आहे पण नुसकान पण आहे त्याच‌ं.
हा तेच ते ना. म्हणजे काय ते बालपण म्हणजे यांचं ना तो एक अ हे करतय संपव तंय म्हणजे बालपणमध्ये काय त्यांना असं बाहेर फिरायचं ते खेळायचे, ऍक्टिव्हटी करायची, गेम म्हणजे ते आपलं कसं गेम होता पहिले ते आपण सायकल ने. टायरनी फिरत राहायचं, रस्सी उडी खेळायचं, बॅटबॉल खेळायचं. च हे कणी आता कुठे लोकांना कळतय की बाय काय ये. काय होतं त्या जमान्यात आणि आता काय
ओढून आणत होते. ग्राउंडवर आपण खेळत होतो ना, चला घरी म्हणून आणत होते. आजकालच्या पोरांना घरात बाहेर काढायची पाळी वेळ आली आपल्यावर. चला बाहेर चला बाहेर पार्कला गार्डन वगैरे पोरं कुठ दिसत नाहीे. आम्ही इकडं तिकडं फिरतो ना, पोरं गार्डन मध्ये नसतातच. आपण गार्डन म्हं म्हटल्यावर अ सॅटर्डे संडेला मम्मी पप्पा आपले गार्डनला घेऊन जात होते किंवा बागेत वगैरे घेऊन जाऊन. असे हे ॲनिमल्स दाखवायचं बर्डस दाखवायचं गार्डनची. हवा खायचो, पण आजकालच्या पोरांना गार्डन हा विषयच नकोय.
मग तेच तर ना त्याच्यामुळेच ते जास्त बिमारी असते ना आता काय आप आपल्या पहिला पॉप्युलेशन म्हणजे पॉल्युशन चांगला होता त्यावेळी आपण बाहेर. हॅलो असं नाही आता ते सगळे मुले ना आता आतमध्येच बसतय दिवसभर ते पंखाची हवा आणि एसीची हवा घेतो मग ते आपल्याला बॉडीला काय टॉक्सिन भेटतो कायस नाही भेटतो, मग त्याच्यामुळे ना काही बिमारी सगळे.
चालू व्हाय लागलं ते मोबाईलच्या अतिवाप फोनामुले पोरांच्या डोक्यावर परिणाम व्हाय लागत आता कितीतरी पोर आहेत असे की रात्री सुद्धा ते दिवसभर गेम खेळतात रात्री सुद्धा ग्या तेहात वारे चालू असतात गेम मध्ये.
हम्म हम्म हम्म. हा.
त्यां मग त्याचा किती वाईट परिणाम होत पोरांवर हे आईवडिलांनी लक्ष द्यायला. पाहिजे आणि टीचरआणि सुद्धा ना स्कूल होमवर्क डायरीत लिहून घ्या म्हणून सांगायला पाहिजे. ते येतं व्हॉटसअपवर. झालं सगळ मिीटिंग ऑनलाईन किंवा होमवर्क ऑनलाइन सगळं ऑनलाईनच. चाललाय मग उपयोग काय त्या गोष्टीचा?
काय आहे पहिलं आपल्याला कुठेतरी फेटायला नको पाहुणे बरोबर कठ कुठे कॉन्टॅक्ट वगैरे नव्हता आता काय फोन वगैरे आलाय तर चला आपण कॉनॅ. क वगैरे करून एक दुसऱ्यांचा हार बिचारू शत व्हिडिओ कॉल करू शकतो हा पण आता तर ते सगळ ते नुकसानच होत आहे.
हो नु नुस्त त्याचे फायदे कमी आणि नुकन भरपूर आहे त्या.
हा नाही आजकाल किती केसेस आले ना हे. नाही कि बाबा बा बा म्हणजे लहान मुलं असतात ना ते दिवसभर पबजी गेम व वगै खेळून खेळून ते आंख वगैरे कशी होऊन जाते ना आणि तो.
लहान लहान पोरांना डाक सर्कल झालेले आहेत.
हा तेच तर ना आणि को कोण कोणत म्हणजे सदमात. कोमाच्या बार बाहेर जाऊन एकदम म्हणजे सुसाइड करतो कोणीतरी. म्हणजे कोणाला मोबाईल नाही दिला तर तो म्हणजे बालकनीवरून फचकून. ये करता उडी मारतो. हा ते म्हणजे आपलं आता हेच चालंय नुकसानच चालंय, सानसा. पण आता ह्याला कमी करणार तर कसं करू आपण हे क ना.
हे आम्हाला तुम्हालाच. करा लागणार पोरांना आपण पोरांशी संवाद साधला पाहिजे पोरांना विच चार्ललं पाहिजे पोरांना की तुझा अभ्यास काय चाललंय हे काय. ते का आपण पोरांना विचारत. आपण स्वतः मोबाईलन बून रील्स बघतो किंवा मव बघ तो सॉंग आहे तो मग पोरांना काय आहे आपण किचनमध्ये गेलं तेव पोर मोबाईल घेतात मोबाईल किचनमध्येध्ये घेऊन जा गेलं तरी पण स्पोट व्हाय लागले तर. पण आपल्याला दिवसभराची चुगली करायची असत तेना सगळ्यांशी हीच काय चाललंय ही काय चाललंय हे करायचं असतं मग ते स्पोर्ट व्हायला लागले त एखाद्या मोबाईल मुळं. एखादचाआयुष्य वाटोळ होत असेल तर मोबाईल थोडासा तुम्ही साईडला ठेवा ना. चार्जिंगला लावला तरी बोलणं चालू. किचन म असेल तरी बोलण चालू वॉशरूमला जाताना सुद्धा लोक मोईल घेऊ घेऊन जातात हा त्याच्याने काय होतय हा. चॅटिंग करा ते करा हे करा त्याचे वाईट परिणाम किती ती व्हाय लागलेत फायदाच आहे मी नाहि म्हणत नाही फायदा आहे या मोबाईलमूल पण वाईट परिणाम किती व्हाय लागलेत जगभराची माहिती आपल्याला भेटते मोबाईल न मी नाही बोलत नाही. जे काय आपल्याला भेटत आ रील रीलस करायला जाऊन किती तर पोरं त्या ह्याच्यात पडलेली आहेत तलावात पडलेली आहेत.
लावत पडलंय हा आणि एज्युकेशन सुटलं आता. पहिला एज्युकेशन आपल्या टाइमात किती इम्पॉर्टंट होत आहे घे ना की बाबा तू मुलगा ते एज्युकेशन करतोय तो मुलगा तो म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस करतोय हा करलो ना आता तर सगळ्यांच म्हणजे हे झालंय.
रीलल्स करायचे तर हा एज्युकेशनचं काय व्हॅल्यू नाही रीलस बनवलं तरी पैसा भेडतोय पोरांना मग. ते का शिकणार पोर, जाऊ दे काही नाही हे नाही तर हे ऑप्शन आहे त्यांच्याकडे आता. रीलल्स बनवतो मी ब्लॉगिंग करतो मी आहे मला पुढे कामधंदा. त्यामुळे ते पोरांच कल शिक्षणाकडे कमी आणि मोबाईलकडे जास ते किंवा रील बनवण्यात जा आहे एवढीशि घरात. एवढं स्वीट किंवा काही बनवू दे अख्ख्या भारतात कळेल, की आपल्या घरात काय बनवलंय.
हम्म हम्म हम्म.
ह कुणाला द्यायला जायची गरजच नाही आमच्या घरात हे बनवलं हे फोटो आपण टाकतो शेअर करतो ना त्यामुळे सगळ्यांना सगळेच गोष्टी कळतात. तुम्ही काय नेसलात काय करताय काय सगळ्या गोष्टी. ची कलतायेत लोकांना आपल्या घरात काय चाललंय हे मोबाईल दवारे सगळ्यांना कळतायत. आपला मूड खराब आहे. मूड खराब आहे हे सुद्धा लोकांना मूड स्विंग आहे हे सुद्धा आपण टाकतो.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
साध्या साध्या गोष्टी घरात काय खातो काय कर तो ह्या सगळ्या गोष्ट
हम्म. तेच ते ना.
फायदा जेवढा आहे तेवढा तोटा पण आहे हा प्रायवसीच काही राहिली नाही कुणाचीच प्रायव्हसी काही नाही. पण कुठे आहोत काय आहोत मिनिटा मिनिटा सेकंद सेकंदाच फॉलोप लोक ग घ्यायला लागलेत आता कोण कुठे हे काय चाललय सगळ्या गोष्टी कळतात आधी लग्नाच्या आधी पाच मिनीट अ पाच सहा दिवस आधी जायचे लोक आता व्हॉट्सअपवरच व्हिडओ कॉल करून बघतात हा हळदी चालीय का बर बर. करा करा तुम्ही मेहंदी चाललीये बर बर शॉपिंग चालली हो हो. ऑनलाईन शॉपिंग, मोबाईलमुळे. फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. पण कस आपण वापर करायचा मोबाईलचा हे आपल्यावर आहे.
आपल्यावरच आहे तेच हम.
पर ना मुळ आपल्याला आज उद्या प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळे आपण वापर कमी करून थोडसं पोरांशी संवाद साधा जवळीकता निर्माण करा पोरांबद्दल. ते काय करतात काय नाही बघा. तुम्ही बघताय मोबाईल तुम्ही जे बघताय ते पुन्हा युट्यूब वर तेच आलेलं असतय. मग पोर सुद्धा तेच बघतात मग आपण काय बघायचं हे आप आपल्याला ठरवायला याला पाहिजे चांगल्या गोष्टी पण तुम्ही लावा ना. भगवद्गीता लावा किंवा रामायण. देवाचे गाणे किंवा नवीन असं काहीतरी आलं तरी ते शिकवा ना मोबाईलमध्ये येऊन. युट्यूबला सगळ्या गोष्टी आहेत, मग ते पोरांना शिकवा ना तुम्ही. पण तुम्ही तसं नाही करत, तुम्हाला रीलस बघायचे सॉग्स बघायचे असतात.
स्कूल मध्ये पण आता तेच चालय की बाबा ते आजकाल ना मोबाईल युज करतय ना तर त्यांना पण कम पसरीच लावा मोबाईल की हा बाबा त्यांना कंपल्सरी लागेल मग ते म्हणजे आपण. आपल्याकडे ना काही चॉईसच नाहीये की बाबा अ मोबाईल इग्नोर करा.
केल्यावर आ त्यांना ब्रेक भेटतो लंच टाईम ब्रेकफास्ट वगैरे टाईम भेट तो ना पोरं पटापटा खाऊन. मी आज हे गेम डाउनलोड केलं ते केलं, पोरं पोरांचं. त विषय पण तोच, मोबाईलवरच बोलतात ते. बाकी कुठल्या गोष्टीवर काही नाही बोलत, माझा अभ्यास काय चाललय? तुझा अभ्यास काय? घरी गेल्यावर मी तुला व्हटसअपला पाठवतो घ टेन्शन घेऊ नको. तू काय काल कुठला गेम खेळला? तुझं काय चाललय? तू कुठल्या रँकला आहे? पोरांचा विषय हाच.
चला नंतर करूया आपण आता मी जेवण बनवतेय ठीक आहे हा. चला हम्म.